हॅलो.
हॅलो.
हा येतय का आवाज
हो हो येत आहे मी काय आणत आहे.
बोल ना.
डबा तयार आहे पण हरषू फोटोशूट व्हिडिओ शूटिंग शूट करायला गेला ना.
हा.
आता थोडासा अर्धा तास मिेळट त.
ते काय चालते ना आताच आले ते आताच जरते काय? हते नऊ वाजे पर्यंत याल तरी बसे.
हो हो चालते ना मग
हम् अजून फ्रेशच वयचे ते हम्म.
भाऊकडे येतं असिल वरचं कोणतं काम
संध्याकाळी उशीिरा जेवता स्वस्तताले सकाळी लावकर पाहिजे.
हो हो हो बरोबर आहे तेथ सिल्ववर जा लागत.
हा ड्युटी जाणार नाही तर मग कसं संध्याकाळी दहा वाजता जेवतात ते
हो तेच म्हटलं बाईलं आल्यावर भूक. लागली अशी म्हणून नाही मागे तर पावसात पाठवलं मी हर्षले आता तो. शूट करायला गेला मग म्ह वेळ लागते म्हणजे मम्मी
आता आलेे आता बसते मग अ टॉयलेटला जाते एक घंटा येत नाही मग हात पाया जाते मग साडेनऊ दहा मग य ते जेवा्हाला ते दबा आमच्या त इिकडे राहते मग
हो का? म मला म्हटलं आपण ते तिझ्या नवरलेले जायचं होतं. बगमत म रिसेिप्शन.
हा.
महिमा म्हणे आपण नेऊन देऊ म्हणे आताच गेली महिमा म्हणे. आम्रपाली ताईली मी बाहेर बोलावतो मने
हा
चला म्हणजे नेऊन देऊ म्ह नाही म्हणे मला उशीर होते म्हज रिसेप्शनला झालं
ह अ दे ना यव दे ना ललेट
हो मग मी म्हटलं गेले सांगून द्या म्हणून मी म्हटलं हे कॉललावा याच्यावर बोलले होते
हा
बसता का जेवायला कि थोडाहण बसता थोडंण बसता का जेवायला अ हो हो चालते ना चालते हो मी पण नंतरच ज तम्हाला काहीध्या भूक नाही मी पण तर जेवतो म्हटलं आ मी मस्त पाल पालकाची पालकाच एवढं छान बेसन बनवलं महिमा पण जेवली म्हणे म्मी एवढं छान झालं म्हणे बेस ह काही नाही ब बसलेली आहे इथं बसता का तुम्ही थांब हे ड्बा उच बर बसा
हम्म
ब जागाच नाही ब हो ना बसा
हम्म
अ पालक होता चांगला
हा कसं करतस तो पालकाच
अ सगळं चिरून ठेवायचं लसण खुडायचा अ दोन कांदे घ्यायचे टमाट चिरून ठेवायचं सबार हिरव्या मिरच्या दोन तीन
हम्म
मो टाकली क प मिा टायच्या अशा हबी नाही द्यायच्या लगेच कांदा टाकायचा अ ते परत परत केलं की लगेच लसण ख खुडलेला असते ना तो पण टाकायचा मग ते होऊ द्यायचं मग चटणी मीठ टाकून टमाॅटो टाक ते थोडत परत करायचं मग त्या धुतलेला चिरलेला पालक जो आहे तो टाकाचा तो थोडासा हो द्यायचा एवढुस पाणी टाकून म्हणजे जर असं आता कायच आपल्याला जेवढं प्रमाणशीर पाहिजे तेवढं म्हणा कब्बर दीड कप पाणी टाकायचं आणि मग थोडस खतखत उकळत आलं की लगेच बेसन टाकायचं
हम्म
पाणी म्हणजे गरमच होऊ द्याचं फक्त हो उकळू बी नाही द्यायचं नाही तर मग त्या बेसनात गोळे पडतात मग
हो का
हो आणि मिठा समार टाकायचा हा
ह
काय म्हटलं
मक कते कम
नाही साधारण हो ते आपलं एकदम पा पातळ करायचं असल तर पातळ बी करू शकतो आपण तेच
ह का
हम्म
निम कैज ओडसे पाल पात दिवस.
इतकं मस्त लागत मी तर नेहमी करतो.
का दादा खय कायते
हो ना दादा काय दादा सांगेल आता तुला कधी चालेल म बाहेरचं. आमच्याकडचं जेवण करायला.
म
किती दिवस नाही चालत तुला आता बाहेरचं खायला.
मला ते तुला हे येन म्हणजे पिरियड येते का तुला.
पिरेड का नाही मला येतच नाही.
बा आज पणच सांगटलं विचार कोणताईला येत नाही ग कोणते का म्हणून.
हो का हा हा म्हणजे अ काही देवाचं करत करत आहे का तू देवाचं करत आहे का. हो का मग जाऊ.
दे मोबाईलच्या दुसऱ्याच्या घरच कोणाच्या घरच खाऊ नका म्हणून
हो का हां हां.
बतलंच म बाचा इचछ त नाही का्.
नाही नाही जवते मग देवाच भे नियम कशासाठी लग्नासाठी साठीआहे का.
हम्म.
हा.
हम्.
नाहीय का.
ना त्याच्याचसाठी.
हो का हा हा.
ळ ख पाटला ना झालं झाल पाज जाला झाल पायज
हा हा हा.
हम्मम्. बस आहे व्यवस्थित म स्थळ वेळं येऊन राहिलं म्ह ना.
हो का.
हम्म.
पण पसंती झाली पाहिजे ना. पसंती झाली पाहिजे ना ह गे ना बर पसंती नाही दाखव राहिले ना. ते.
नाही आता पहिली ये नाही आता येतय दुरून दुरून.
हो ना बाई जाऊ दे तू चांगल्या कामासाठी हे बलिदान देताय ना दुसऱ्याची इथलं खायचं नाहीेते काही.
हो मग त्या नंतरच का म त का सां मला एकट्यासाठी कराव लागते हो थोडीशी उरी तर म बेन खायतेे. आ ते वरण नाही मही आई खाते. आई ला आवडते ते आ वरण मस्त करते ते तडका मारून बरं म हिले आवड आई रोज ठेवतो.
हो का.
आणि मग कधी कधी भाजी उरते असं वाटते कामा भाजी होरते पण आता खाल जम
हो ना. जाऊ दे तुझ चांगलं होते मग मी चांगलं घरीच बनविल तुला जेव घालाले माया हातच.
ह हा काल घेऊन होतो वाजत तो आमच्या घरा मागा
हा
गेली होती जेवाला मग ते दडबाातच होता घरी
हो का ते खाल्लं नाही नशि गेला पिल्लू चालत नाही तर हो ना
नाहीय ना कायमचला ना
हो हो
म्हट का मला जरासजमत नाही म्हटलं हे करायला
हो ना जाऊ दे तू कडक नियम पाळवे कडक नियम पाळल्या तरच देव पावते अस सगळ असं आहे वाटते या देवाचा नि मी बी कडक उपाय करतो काहीतरी आता त्या हर्षू सा हर्षू गरम झाला न तर बाई असा फनफन कर ते एखाद्या नागासारखा
हो का
हो ना तसा राक्षांत झाला पाहिजे गुणंत बाबाला हात जोडतो मी
मण त कुठलेना दिला होता ना ते आणलं नाही का प खळा
काय खडात आणला त्याना घातलेला बी तर आहे माय बी कुठं तरक्की करू राहिला कोणत्या गोष्टीत तरक्की करू राहिला मा सगळं खोटं आहे मला तर काही विश्वास त्याच्यावर असं वाट देवाचे उप वून देवाला हात जोडवून दोन अगरबत्त्या लावत जाऊन नौका भपूर लावत जा गुणवंत बाबाच्या नावाने काल गुरुवार होता लावले आणि गेले जेव्हा लक्ष येते तेव्हा लावतो मी सोमवारी किंवा कधी गुरुवारी लावतो दोन अगरबत्त्या लावतो नऊ कापूर लावतो गुनवंत बाबाच्या नावाने
हं होण मग तू आता हे सेल करते याच मशरूमच मग पैसे देत नाही का तुला
मशरूमच का नाही ते ते त्याच्या बिझनेस मधले आहेत ना दोघं तिघं मिळून करत आहे ना ते ते पोरगा येत नाही का दमा द्याला पायेत त्याची बहीण हा आणि हर्शू तिघं मिळून चालू आहे ना
ग काही जेत
सध्या नाही सध्या हर्षीचे पैसेच नाही लागू राहिले मेहनत त्याच्या सोबत करू राहायला ते पण आता असं चांगा लागते आपल्याची इथ माल उतरते मशरूमचा आपली तेवढी साथ आहे आपलं घर मोकळयच ह हो इथच मग इथूनच मग कोणा कोणाला पाठवायचे त्या दोघांला पाठवते मग ती त्याची बहीण मोठी आहे ना तर ते करते मग या दोघांना हे करते डिलेिव्हरी करायला लावते त्या मशरूम ह उद्या येणार आहे मालमने मशरूमचा आजी कोणत डीलर सोबत बोलायला गेल ते मूर्ती जपरली तिघही जणं गेल ते
हम् मंत सकाळी अंत हल नाही त्याला म्हटलं चांगलं चालूयटत ते का नाहीऊ
तो म्हणे का सांगे का तो
नाही म्हणे कायच चालू म चालूयम बा का माई काहीच नाही म्हणे
नाही काहीच नाही तो इव्हेंटले जाते ना प्रवीण दारसकर सोबत तर त्याचे आले होते ते त्याच्या त्यान गाडी सुधरवली गाडी विकायची आहे त्याने र विनू ची गाडी घेत पहिला त्रास देत हो पण तरी मी लावली कसाय आहे. पेपरले जात होता याची त्याची गाडी मागे कोणी दे नाही त्याला गाडी
हम.
हा.
बई दुसरी श का यां ना घ्यायला पुरली असते न किसती ना.
किस्तीने गेले पुूरली अस. पण खिस्त कुठून दिली असती त्यांना कमाई कमाईच नाही करत मा माझं काय आहे. हेच तर एक आहे. हे तीस हजार आहे. माहित आहे गाडी नवीन गाडी मी त्याला नवीन घेऊन देत होती. बँकेच आयसी आयसीच कर्ज काढलं होतं मी. दोन तीन दुकानं आम्ही दोन दोन तीन तीन वेळा गेलो त्या दुकानात पाहाले. एवढंच काय ते महिमाचा नवरा महिमा आणि तिघं चौघंजण गेलो होतो. पण या्या पोरान पसंतच नाही केली गाडी मग म सेकंड हँडच घेतो. मग घेतली ते विनू जवळची गाडी मग मोबाईल घेतला त्यान चाळीस हजाराचा असा केला नाहीत मी गाडी मस्त घेणं होत होती बरं नवीन त्यान घेतली नाही. त्याचीच खिस्त फेरणं चालू आहे आता. त्या आजीची पेन्शन आणतो ना सहा हजार साडे सहा हजार कटतेेत माय आणि मग चांग दहा हजार आणल्या. डे सहा गेल्यावर माझ किती कय हे डबा लावण्याच कारण काय म जरा त मदत भेटाव म्हणून बिल राहते गोळ्या राहते.
अच्छ!
हॅलो!
हो ना.
माटलं गे संपला का कॉल. म्हणून हे सगली त्या किती समजावतो. त्याला म्हंटलं सर्व सर्व कमाई का काम काम. करायला पाहिजे कमाई करायला पाहिजे. आपली परिस्थिती कुठं व्हिडिओ शूट आणि कधी त्याचे पैसे येईल आणि कधी तो हे करील. व्हिडिओ एडिट करत बसते त्याला मोठा मोबाईल घ्यायचा. आय फोन घेतो म्हण ते कशाच्या मात खिस्त फेरणार आहे काय नाहीती. असं ना बाप सारखाच आहे पण तो.
काही नाही बिचारीे आता कुठेही गेलं काही खळे घेतले हे लोक काही खरे नाही सांगत.
हो ना.
की पैसे गेले बिचारे मायता एवढे गेले चिक्टी मॅड मध्ये आणून दिलाही नाही मला.
जाऊ ते बरं झा आलं जाऊ ते नाही आणून दिलं तर पैसाही गेला असता त खडा करून आण. काही फायदाही नाही होत त्याचाते त्या आपलं देवाच क